आत्ताचं कोण तिथं आपपकट झालेला
मला दाखवलं वव तिथं काहीत
काय
त कॉन्फन्स काय तर हाय ऑप्शन
हम्
तिथ दाखवतय ब
माझ्या दाखवनाच
होटुग मारतय काय हो ब ठीक हाय
स्पीकरवर पण टाकाय येत नाहीय हय
स्पीकर ला कस टाकायच
काय
स्पीकरला कस टाकायच
येतच नाही तेच सांगालोय
थ्री डॉट वर जा काय तिथ कनी कॉन्फरनसडॅशबोर्ड मनून
हम्म.
ते जेव्हा क्लिक कर तेच्यावर क्लिक केल की. ह ये ते जनरल जनरेट रिपोर्ट म्हणून.
हम्म.
जनरेट रीपोर्ट वर क्लिक कर काय.
हम्म.
हॅलो
ऐकालोय.
जनरेट हा
जनरल रिपोर्टा आ. जनरेट रिपोर्ट
जनरल रिपोर्ट वर क्लिक कर. खालीदी त अपश तिथे सगळे येतात बघ. कोणा कोणाला फोन लावलेत.
थांबा बघतो. चाल असू दे.
ले हे करायला स्लाईड करायलो पैसे इकडे दाखवते.
अ आता कॉल चालू असताना नाही बघा येेत.
या ते मान्य मला दिसते स्कॅन.
अरे मला लिव कॉल म्हणाले डायरेक्ट.
आता राहुदे कॉल झाल्यावर बघ.
हम्म. बघकी आता तुम्हाला तर वेस्टच व्हय रे कॉल.
वेस्ट होत चालेत. झाले असतील बारा मिनिटं.
हम्म दुपारी साईचन माझं पण तस झालत ते कॉल घेतलंच नाही त्याच्यात नऊच्या आता मग अशी पण नऊ होता आणि आपला फोन झाल्यावर पण नऊच दाखुवन राहीली.
काय?
फोन
काय नाव?
आठ झालत म्हटलो म्हणे. म नवा तुला केलता मी.
हम्म.
मग तिथं नऊ दाखवाले अजून आपला मगाशी एक झाला बघ आवाज येत नव्हता. तो एक तिथ घेतलीत. पण आता बारा मिनिटाचा झाला तो घेतलाच नाही.
येतील थोड्या वेळात.
हम्. बा. बोल ना?
बूस
आणि काय?
काय?
पैसे आल्यावर काय करायचं रे?
येऊदयात.
हम ह ह
मग बघू. याच्या आधी स्वप्नलामुळे आहे ना.
हम.
अ परत ते तुटलं का नाही. म वाईट वाट त्यामग. काही आहे आता काही विचार कराय पैशा लोकय कराय करायच ठीक मित्र विचारत कर जोपर्यंत हातात येत नाही तो पर्यंत मी काय करर ते करायचंय मला ते करायच हातात आले की बगु
हम्म
मग करायचं काय करायचंय मला
हम्म
त्यावेळी जर आलं नाही हातात आणि ते जर झाल नाय ठरवलेलं
लय वाईट वाटतय तवा
माझा डोस्कच सनकतय मग. लय चीड चीड हुत्या मग.
हा.
आस वाटतंय तेज्या का केल.
ह्म.
त्या सक् आधी प्रश्न काय ठरवून ठेवा. हे त्यावेळी बघ. ब
हम्म
हम्
बर
उद्या उटायाच लवकर
का?
मातील जाईल ना ग.
हम्म खयज पाहिजे
मग?
तिथं आज काय असतय तिथं आ सॉरी उद्या काय असतय तिथं. म तेच की काय करत्यात तीत हम नदीवर नाही बोल. ठ्लो
हम काय करत नाही आमची नदी पण काय ते कावळा येतय ते काय? कावळा शिवाय लागतोय. तो एक नैवेद्याला-
हा तेच की
माणसाला आपण आनते की नाही. तेचीे रात
हम्म मग ते घेऊन यायचं
तिथं जायचं काढायची
हम्म.
तीथ जाळलेल असतय ति जागा शेनान सा सारवाईची
आपण म्हणजे कोणाच्या घरातले त्यांनी
तेनी नाहीय दुसऱ्यांनी त्याने जरा सारवायचं बाकीचे सारवतात मग परत तिथं गोमुत सगळ शीपडयचं त्या अस्थीवर ते झाल्यानंतर मग तिच पोरग कोण कोण मेलेल असेल त्याच पोरग किंवा कोण असल ते जवळच रक्त च्या नात् त्यांन मग हे करायचं टक्कल करायच
हा.
टक्कल करायचं मग तीथे सगळ् नैवेद्य ठेवायच- त्या व्यक्तीला काय काय आवड
हम्म.
काही जास्त काही काय आवडत होत, सगळ्या वस्तू तीथ ठेवायच्या
हम्.
मग परत वाट बघत बसायची कावंळ येऊन शिवायच
हम्म.
कावळा येऊन शिवत नाही तोपर्यंत तिथंन आपण जायचं
व्हय आणि आलाच नाही तर
बसायच तीथच आजीच्या वेळी दोन तास बसलेलो आम्ही
व्हय म का आजीच्या वेळेस मग
मग काय शेवटी गाई आली
व्हय म्हजे काहीतर इच्छा अपूर्ण राहिल्या काय.
कावळा यालाच तयार नव्हता, दीड दोन तास बसलेलो ह तिथ स्मशानभूमीत.
म तीथ
काय.
काहीतरी इच्छा अपूर्ण असल्यावर तस होतय नव्ह.
कावळा यायलाच तयार नावता. म परत परत आणि गेलो आम्ही सग्यांळयांनी आणि पाया पडल्या. तीथ मनापासन तरी पण यायलात न ती, चार वेळा पाया पडले सगळे अं घंटा कोई कवळाच यायला तयार आजीला ते हे लई आवडायचं, गोड असत गोड आणि गोल असतयास काय तवा म्हणत्यात बाबा तेला
अनारस.
अनारस.
बालूशाही.
अनारस. ते अवडायच. ती करून आणलं ते ठेउलं गाय गायला घेऊन आलो कावळा यीना म्हणून गायला घेऊन आलो इतिहास मग, गायला घेऊन यायचं. मग गाईला पण असं म्हणजे? ती खाती का मनाय नाही नुसत. नैवेद्य, नैवेद्य पद्धतीने सोडायचं. काय खाईल ते खाईल.
हम
तथून आलं, ती गाई पण, खायला काही तयार नाही.
मग
मग, परत आनारस ठेवलं, आणि त्या गाईन आनारसच खाली.
आजीला ती लय आवडायचं, अनारस
ते ते काही कावळा जे खातोय ते, कोणतरी एकट खायचं नसतंय, ना वर्षभर
एक काही तर पाळायचं असतं.
मग, ते कोण पाळलेलं.
दोन पोरं होती. आजीला
हम्म
म्हणजे आहेत.
दोन पोर आहेत. ना आजीला टकलं दोघांचं पण, केलंय, दोघांनी पण पाळायचं.
हम्म हम्म हम्म
तिला जे आवडतय. कणी त्यातली. एक वस्तू काय तर, बंद करायच खायचं.
नाही. इथे कावळा जे खातोय. ते
तसं काय नसतय.
किती मिनिटं झालं बघतो. थांब बाबा आणि कट होईल, आपला पण
नऊ मिनटं झाली.
नऊ मिनिटं झाल्यात, दहा मिनिटं झालं की कट करतो. मी आणि परत लावतो.
मग, हे तसं काय नसतंय, जे शिवल ते अस काय नसते.
हम्म
आता समज
हम्म
काय म्हणतात. आता समज कोणतर वारलं,
हम्म
हा, कोणाचं फादर वारलं, काय फादरला नॉनव्हेज लई आवडत असल. आणि पोरगं जर व्हेज असलं. तर पूर्ण आणि कावळ्यांन जर नॉनवहेज शिवलं तर,
हम्म
पोरग खातच नाही ना. पाळणार काय तो नॉनव्हेज? खातच नाही. पाहायचला काही संबंध.
हम्म.
म्हणणार आयुष्यभर मी पाळतो. मग तसं काय नसतंय, शिवलतीच पाळायचं असं नसतं त एक काहीतरी पाळायचं असतं कोण भात?
थांब कट करून लावतो थांब रे आणि कट होईल. वेस्ट जाईल.